हॅलो! येतोय का ताई आवाज? हॅलो! थोड्यासा आवाज, तुमचा कमी वाटतोय मला,
तुमचा पण, आवाज खूप कमी येतोय,
असं का बरं, आता मगशी तर व्यवस्थित येत होता आवाज, मला कॉलवर दुसऱ्यांचा. असं काय थोडं, वगैरे वेवस्तीत आहे का रेंज?
हो हो आम्हाला फुल, रेंज आहे.
हा, तेच ना, मला पण ते कसा आवाज कमी असला, कि मग, आपल्या बोलता नाही येत. न व्यवस्थीत, तरी समजन्या समजण्यासारखं ऐकू येतय, का तुम्हाला?
खूपच कमी, येतो आओ.
बोलणं समजत नाहीये का? बोलणं समजत नाहीये?
समजतय, माझा येतोय का?
असं का हो, बर कारण आत्ता मी मगाशी, एक कॉल केला तर सगळं व्यवस्थित होतं. कॉलचा आवाज, वगैरे असा. ते कॉल इन, प्रोग्रेस दाखवत आहे.
बरं, बरं ठीक आहे, माझा येतोय का तुम्हाला आवाज?
आं?
माझा येतोय का आवाज?
आवाज येतोय, पण खूप कमी येतोय, असं म्हणजे सगळ्या गोष्टी ची, स्पष्ट बोलणं असं ऐकू नाही येतय,
हम्म, बरं, बरं ठीक आहे, बोला.
हा, रेंज मध्ये, आहात का तुम्ही?
हो, हो, रेंजमध्येच आहे.
माझ्या हेला काल पण, असाच प्रॉब्लेम झाला होता. काल म्हणजे, अ समोरच्याच आवाजच ऐकू येत नव्हता, ता, एका कॉलमध्ये फक्त फक्त बारीकसा आवाज येत होता, आणि दुसऱ्या कॉलला तर अजिब बातच आवाज नव्हता असं.
बरं, बरं ठीक आहे. कोणत्या विशयावर बोलणार आहे?
अं? हॅलो, हॅलो ताई, हां बोला बोला.
कोणत्या विषयावर बोलणार आहे?
आता हा कॉल कट पण नाही करता येणार ना. हा कॉल पूर्ण करून घेऊ आपण.
हॅलो,
हॅलो, झाला का आवरून? सकाळचं नाश्ता पाणी झाला तुमचा? आज कसं सुट्टीचा दिवस असत ना प्रत्येकाला, त्यामुळे असं म्हणजे सकाळी असं वाटतं कोणी काही कामात असेल कि काय बुवा अस. किंवा आरामात असेल. त्याच्यामुळे सकाळचा कॉल थोडं करायला हे होतं. म्हणून म्हटलं विचारून मगच कॉल करूया बुवा असं. कारण प्रत्येकाचा सुट्टीचा दिवस असतो. मुलांना सुट्ट्या असतात, घरी सुट्टी असते. लेडीज कोणी वर्किंग असलं की त्यांना सुट्टी असते.
बरोबर. आज स संडे आहे ना, तर रविवार असल्यामुळे सगळं जरा उशीरच असतं.
हो स कारण नेहमी आठवडाभर धावपळ धावपळ कुठल्या ना कुठल्या गोष्टी ची असतेच आपल्यामध्ये. असं आहे. हॅलो,
हॅलो, चांगलं इ डब्ल्यू एस मधनं भरून पन्नास शंभर कोलिटी टाकली असती. आता तुम्ही म काल गेला अस तर, मला वाटलं गेलासा तुम्ही. मला काल गेला तो, मला वाटलं तिड आज बंद होतं ना. होय. आज गेलो आसतो की. मला तू बर अस बोललं नाही तर काय म्हणली तू त्या आल्यावर खाली उतर म सांग. काही बोललाच नाही म. नाही मी म्हटलं आता तुम्ही आज गेलायसा तर, मी म्हटलं बघूया. मी ह्याना म्हणत होते इथनच भरा कॅफेमधन वगैरे.